बरेच कॉल राहिला वाटते त्याच्या आ काही ग तुला बोललं काही पूर्ण करून घे मग होतय कॉल काही.
लय बोलातो नाही. आता मै ना
मग आज बाई पूर्ण करून घेऊ का?
हा तुमचे करून घ्या आता. किती झाले आता?
अजून भरपूर राहिलं. लई मोठ्या खोल्या अजून आर्धी पट्टी हिरवी आर्धीच झाल्या अत्ताशी, पूर्ण आर्धी पूर्ण बाकी आहे अजून.
नाही ते ना स्वाती म्हणे चार चार लावायचे म्हणे दररोज.
मग आता काय उद्या मग?
हा काही उद्या. मये म्हणजे मये चार आणि उद्या अ माये चार, तुमचे चार रोज असे आठ कॉल झाले पाहिजे मग.
बरं बरं मग उद्याच आहे ना?
हा आता आता हे किती झालं तुमचे?
माझे किती प-पंधरा झाले बारा का तेरा झाले वाटतं. म्हणजे काही स्वातीला काही स्वातीला लावलेवते मधी चार कॉल.
माया संग किती झालती?
तुझ्या सोबत बी आता तरी झाले असन मी
च नाही ना पा चार झाले आणि हो पाचवा आहे. हा हा.
हा झाले असेल मी काही लक्षात नाही ठेवले.
न्हा नाही मी आता मी पाहिलं ना दोनदा तीनदा आले ना.
हा बरोबर, चालेल मग उद्याच करीन मग आता आहे ना.
हा ठेव.
एक तर सकाळी करार लागती नाहीतर संध्याकाळी कराय लागते मला आहे ना?
हा दिवसा चालू ना काम चालू असताना बी
ला घरी
नाही का?
दुपार भावे डब्बे मग ऑर्डर दे.
त्यांच्याकडे राहतो फोन. बर बर चालणं.
हा ठेव मग.
हा हा.
हम्म सरळ उद्या करु एक मीनट.